नमस्ते कसे आहे तुम्ही
मजेत तुम्ही
काय करताय मी पण मस्त आहे
एक काय नाही बघ
हा अच्छा हो बघा ना पाऊस खूप पडतेय ना हो
तुमच्याकडे आहे आमच्याकडे आज थोडस ऊन पडलंय असं इतकं पाऊस नाहीये आमच्याकडे तुमच्याकडे
अरे आमच्या इथे त तीन चार दिवस खूप पडला आणि आज थोडस दमलंय आणि आज थोडस ऊन आलं आहे
हो आमच्या इथे पण ऊन आहे
हो आमच्या इथे इतका पाणी पडला हो हो बाप हे बघायलाच
तलाव नद्यांचं स्वरूप आलं असेल तुमच्या इथे
हा हम्म हो पावसाच पण काय आहे ना कधी येत कधी नाही तर आपल्याला काय हे पण नाही
नाही ना स्कूल कॉलेज वगैरे चालू आहेत का तिथे
नाही नाही अजून नाही चालू झालंय
पोरांचं किती नुकसान होईल ना काय करा क् स्कूलमधून त्यांचे
तर करते आहे सगळेक की आपण लावूया ऑनलाईन क्लासेस वगैरे शाळे वगैरे चालू होईल तर तेव्हा होईल हम्म हा
म्हणजे पूर आल्यासारखंच झालंय तुमच्याकड
हा तेच तर ना
आपल्यासारख्या मिडल लोकांचं चालून जातं पण गरीब लोकांचं काय हाल होत असं हम् ना त्यांच काम नाही किंवा घर म्हणजे ते काल कमवलं आणि आज खाल अशी त्यांची परिस्थिती असते कुठे साठवण करून ठवात आपण थोडंफार तरी एक आठ दिवसाच महिनाभराच आपण साठून ठेवत पण त्या लोकांकड तर काहीच नसत ते लोक कसं करत असतील खूप बेकार परिस्थिती आहे आणखी महागाई पण खूप वाढेल ह्यामुंळ
हा हम्म
त्यामुळे सगळी महागाई वाढून जाईल
हा तेच तर ना आणि इतकं नुकसान झालं ना बिचऱ्यांचं काय सांगूया आता मी बघायला येत नाही न्यूजमध्ये
हो... न्यूज मध्ये बघतोय आम्ही... डेली न्यूज बघतोय खूप... म्हणजे वाईट परिस्थिती आहे... कुणीच काई करू शकत नाही... कारण ते नदी आप विषय काय आहे की, आपण जे... रॅपर काही खातो... करतो ते असं रस्त्यावर फेकतो... आपण म्हणजे... सगळे जनरल पब्लिकली सगळेच आले... ते फेकतो, ते जाऊन... त्या ह्याच्यात साचतं, ते सगळं घाण घाण साचते... मग हे पाणी तिकडे जात नाही ना... मग जोपर्यंत गव्हर्नमेंट ऍक्शन घेईपर्यंतच... असं पावसाचा धबधबा चालू होतो आणि हे सगळे प्रॉब्लेम दरवेेळेच आहे.... लॉकडाऊन जसं लागलंय ना ती परिस्थिती कंटिन्यू... हे दोन महिने पावसाचे... तशीच परिस्थिती असते म्हणजे कुठे बाहेर पडू शकत नाई... किंवा काय घरात आणू शकत नाई... आणि सगळीकडं हे चाललंय... वर्क फ्रॉम होम चाललय... खूप वाईट परिस्थिती
हा... तो बरं झालाय... एक एक वर्क फ्रॉम होम आहे तरी
हा... म्हणजे... हा, काम तरी करू शकतो पण पोरांना पण, ऑनलाईन क्लास हे घेतले पाहिजेत... कारण कसं होतय... घरात बसून त्यांना फक्त तर टी व्ही बघणे... मोबाईल बघणे, एवढीच सवय लागते मग जेव्हा स्कूल चालू होईल... तेव्हा ह्या पोरांना अभ्यासाचा कंटाळा येतो... मग त्यामुळे हे ऑनलाईन क्लासेस हे झालेच पाहिजे... पोरांचं नाहीतर पुढे जाऊन नुसकान होतं कि जे सब्जेक्ट पोरं करू शकतील... रीड करून... पण मॅथ हे एक असा सब्जेक्ट आहे की ते त्यांना शिकवावच लागेल... त्यामुळे ऑनलाइन क्लास होणं हे गरजेचं आहे... लहान मुलांच एखा्दया वेळेस चालून जाईल पण आठवी, नववी, दहावीची... ही जे पोरं आहेत, त्यांचं खूप नुसकान होतं त्यामुळं
हम्म... तेच तर ना... हा आणि त्या... हे... ब हो ना... आता उन्हाळ्यात खूप पडलं... तसं ऊन तर खूप पडला... पण... हा... पण पाऊस पण आपल्याला पाहिजे ना, असं वाटत... वाटत होतं, की... हा... ते पाऊस पाहिजे
म्हणजे... खूपच प्रमाणात पाऊस झालेला आहे आता... आणखी पुढचेचे पाऊस मोठे मोठे पडतील... मग तेव्हा तर काय... विचारायचंच नाही खूप... आणि गाड्या सगळ्या बंद आहे... ट्रेन सगळे बंद येत, एस टी बंद येत... येणं जाणं बंद आहे, एखादा प्रोग्राम असेल तर, आपण सोडू शकतो ओ.. पण कुणाचं सु कुणाच्या सुखदुःखात... आपण जाऊच नाई शकणार नाई इकडं तिकडं फिरणं बंद होईल... पण कुणाचं बरं वाईट काय झालं, तरी सुद्धा आपण जाऊ शकत नाही अशी पुूरग्रह परिस्थिती तिथं झाली आहे बघा... काय करायचं? इमर्जन्सीला आपण कुठंच जाऊ शकत नाही काय बोलायचं आणि पिकांच येवढं नूसकान झालंय... आपण त्या शेतकऱला म्हणतो तो किती भाव वाढतोय पण त्याच किती नूस कान होतंय, हे आपण थोडीच त्याचा विचार करतोय... फक्त महागाई वाढली... महागाई वाढली एवढं बोलतोय पण त्याची काय परिस्थिती असेल... त्याच्या घरात काय वातावरण असेल... त्याचं एवढं मोठं पीक गेलंय तो कोणाला बिचारा सांगणार आपण विचारच करत नाय... विचारच करत नाय ना आपण त्या गोष्टी चा... आता महागई वाढल्या... महागाई आता वाढणारच ए, गॅसचे रेट पण किती वाढलेत बघा ना गॅस वाढलय... पुन्हा हे पिक पिकां असं नुसकान झाल्यावर... आता भाजी वगैरे सगळंच महाग होणार आहे
महागच होणार ए... आणि त्या... इतकी बिमारी लागणार ए ते सगळे हॉस्पिटलमध्ये खर्च होणार ए... ते वेगळं... हा
हो... यासारखे रो... म्हणजे हेच उत्पन्न व्हायला लागलेत आता... मच्छर किती व्हायला लागलेत आता... हो प्रॉब्लेम आहे... हॉस्पिटल तर... असे गच्च भरून आहेत बघा
हा... आता तेच होणार... आता काय करणार... लोकांचं... हम्म
कलानी आणि डॉक्टरांचे बिझनेस चालतील
बिझनेस चालत आता सिटीमध्ये तर तेच तर ना आ. तर काय माणूस जनरल माणूस तो म्हणजे फक्त खायच. आणि अ म्ह
सेव्हंग नाही हा सेव्हंग नाही सेव्हंगच काही नाही फ्युचर प्लॅन काही नाहीे. फक्त आज आणणे आणि उद्या करून खाणे एवढंच झालंय पोरांचं काही आपण जास्त. अडव्हान्स काही करू शकत नाही कारण महागाईच तितकी वाढली ना काय करणार आहे मग.
हा तेसत ना. आणि पावसामध्ये काय आहे कि ते असं हे कि पाऊस नाही पडल. तरी आपलं नुकसान आहे हे क नाय प्यायाच पाणी कुठून येणार आपल्याला शे
पडलतरी पा हो हो होना पिकांसाठी पण. पाऊस लागतो पण आसा जर पाऊस पडला तर मग ते पण उपयोगाच नाही ना. आपल्याला रिमझिम पाऊस एखा्दया वेळेस पिकाला चालून जातो पण असा पाऊस पिकांच नस नुकसान होणार आहे ना काय करणार आहे. खूप नुकसान झालंय लोकांचं गोर गरिबांचे खूप हाल होतात हो. खरंच खूप हाल होतात त्या लोकांना आणि जरी साठवून ठेवलं. आणि पाणी जर घरात आलं ते साठवलेलं पण सगळं वाहून जाणार आहे. साठवू पण शकत नाही किंवा अ्ना आणलं. तरी प्रॉब्लेम आहेलं तरी प्रॉब्लेम आहे अस अशी स्थिती चालली आहे.
हा ते चाल म वगैरे येतातची तर खूप परिस्थिती खराब आहे आणि जे फ्लॅट. वगैरे म राहतात हा त्यांच तर ठीक आहे बरोबर आहे चलो बाबा. पण उ वरती राहतो आणि काही नाही पाणी येत. इत नाही लंबी लंब मोठ मोठे फ्लॅट वगैरे असतात ना अ. त्याच्यामध्ये राहायला लाईफ काही प्रॉब्लेम नाही.
ग्राउंड फ्लोअरला जे झोपडपट्टी लोकांच तर खूप. चाळीच्या लोकांच खूप प्रॉब्लेम आहे खरंच त्यावर ना आधीपासूनच. थोडं फार गव्हर्मेंटने काहीतरी करून ठेवायला पाहिजे होतं पण सडनली. इका मोठा पाऊस झाला ना म्हणजे अंदाजच नव्हता की एवढा मोठा पाऊस पडेल. उन्हाचेच दिवस होते आणि जेव्हा ती बॉम्बेला. पुण्याला जेव्हा पाऊस पडत होत तेव्हा इथे तर आमच्या इथे तर थोडीफार गर्मी पण होत होती. पण अचानक. पावसाचा अस म्हणजे पाऊस तिकडे व्हायला लागला आणि गारवा सुटला असं वाटतं की त्या पा त्या. अंधार आहे आमच्या इथे पण. असं इतकं पण असं उजेड नव्हतं दोन तीन दिवस की अंधार असं दमट वातावरण असतं ना. तसं असं वाटायचं की निवांत झोपून टाकावं. उठून काही काम सुद्धा करावं असं वाटत नाही पाऊस पडल्यावर मग कशी परिस्थिती असते. निवत शांत झोपून. उठलेलं बर बाबा कारण इथं पण असं म्हणजे थोडसा पाऊस होता. आमची पण पोरक स्कूलला कॉलेजला गेलेली नाहीय घरातच होते आमच्या पण पोरक.
हो तेच आणि मगंतर तुरंत लाईट. पण कटून जाते आणि पाणी वगैरे प्रॉब्लेम पण होऊन.
हो हो कामवाले येऊ शकत नाही घरी काम करणारे कारण रिजन. सरळ सगतात की नाही मॅम पाऊस पडतो आम्ही काय.
पाऊस पडतो हो हो आणि बिचारा जे जनरल. लोक असेल जो मल रोज अप डाऊन वगैरे करतात ऑफिसमध्ये वगैरे. जाणं कंपल्सरी असल की नाही बाबा आम्हाला जर कंपल्सरी जा्यावच लागतो तर ते बिचाराचे.
त्यांना जावच नाही त्यांना तर कंपल्सरी जावंच लागेल. जावंच लागणार आहे कारण. नाहीतर तुम्ही नाही आला तर तुम्ही नाहीतर और सही अशी स्थिती आहे ना आता.
हा म. गरजेचे आहे आणि नंतर समोरच्या लोक असं सांगतात की नाही तुम्ही आज नाही आला ना तर राहू द्या तुम्ही सोडून द्या. तुम्ही तुमचं बघा असं सांगता.
हो हो हो डायरेक्ट तसं बोलतात पण पावसात भिजू दे ऊन राहू दे. काही राह दे त्यांना हे जावंच लागत.
जावच लागतो आणि बघा पण आपण सार्ट च्या फर्स्ट पाव त तरी पण आपल्याला किती चूख मस्त वाटत हेग ना येव बाबा हम. हम्म हम्म हम् नाही हाय. हा एक दरवर्षच आपलं हे प्रॉब्लेम झालाय हा.
तो आहे दरवर्षी खप आव पा नव्ह अस. हो हो पण आता डजस्टमेंट होत नाहीे कारण लोकसंख्या इतकी वाढली आहे की अस शेतात सुद्धा लोक जाऊन राहतात किंवा असे ठिकठिकाणी नाल्याकड वगैरे पण लोक राहायला गेलेली आहेत मग काय करणार त्या लोकांचे किती हाल होत असत. नाले पूर्ण तोडून बर. आहेत आणि ते ्रेनेज लाईन जे खड्डे आहेत ते दि गाड्या तिथ कितीतरी गाड्या वाहून गेल्या टू व्हीलर फोर व्हीलर
हा बरोबर सांगितलं तुम्ही?
म्हशी वगैरे पण वाहून गेलेलं सगळं आम्ही बघतोय टीव्हीला खूप प्रॉब्लेम आलाय खूप प्रॉब्लेम आलाय.
मग आता माग माघ मध्ये मागे झाले.
हो महाग पण झालंय हो सगळ्याचे रेट वाढले. पेट्रोलचे रेट वाढल्यामुळेळं ना सगळच रेट वाढायला लागलेत.
हम्म हम्म हम्् बरोबर सांगला हो तुम्ही कसे आहेत आता
हो खूप मजेत आहे बघा तुम्ही ख माझे दोन दोन्ही कॉलेजला जातात माझे मुलं गेलेत बघा ऊन पडल्या आज थोडस गेलेत पोरं.
अच्छा अच्छा बरं चांगतेला. चांगलं ना माझं पण पोर गेलं आहे आज हे तो छोटा आहे पण काय आहे की आज पाठवलंय म्हणजे त्याच्या स्स्कूलला असं बाजूलाच आहे ना. ना आमच इथे म्हणजे काय थोडस मंगर आहे ना तो आमच्या इथे का पाणी नाही भरलं म्हणजे दोन दिवस भरलं पाऊस होत तेव्हा पण आता प दिवसभर बसून बस काय कर मोईल
हो हो हो मोबाईल बघणार नाही तर टी व्ही बघणार.
हा हा हा तेच चल ठीक आहे ओके.
चला चला बाय हो हो बाय बाय.